हां बोल, हा येतोय आवाज. माझा आवाज येतोय? हाय की, घरी हाय.
हम्म हम्, हम्म हम्म, काल गेले नाहीस का?
हो, काल गेलेले.
हम्म हम्म! कधी सुर होणार आहे मग कॉलेज, कि झालं?
नाही अजून, आ आता तरी ऍडमिशन्स चालू आहेत. उद्यापर्यंत ऍडमिशन्स आहेत, उद्या लास्ट डेट हाय. ऍडमिशन झालय. हॅलो? आवाज कट होतोय तुझा, हॅलो, आवाज येतोय?
हा, आत्ता यालाय.
हा तेच, ऍडमिशन उद्यापर्यंत लास्ट डेट हाय ग.
हा हा, मग केलीस का?
केलं केलं, माझं झालं ऍडमिशन.
हम् हम्.
तुझं?
आणि, हो, मी पण करून आले. जरा मी पण आज गेलेलो नाही ऑफिसला, मुलगीची तब्येत ठीक नाहीेये.
हा हा.
वातावरणामुळे ताप वगैरा आलय.
वातावरणच हाय तसं, हम्म.
म्हणूनच, बाकी जेवण वगैरा?
ज जेवण झालंय, नाश्ता वगैरे झालाय, तुझा?
हो, माझा पण झालंय नाश्ता वगैरा, आता नंतर जेवायचं.
हम्म! आम्ही पण एक दीड नंतर जेवतोय.
हम्म हम्म.
घरी असल्यावर एक दीड दीड वाजतातच ग, घरी असल्यावर जेवण जात नाही अग.
हम्म! मी तुला यासाठी कॉल केला होता की, मला तुझ्या एका विषयावर आज तुझं मत म घ्यायचं होत ग, जाणून घ्यायचं होतं.
हा हा.
म्हणजे तुला असं वाटत नाही की म्हणजे तंत्रज्ञानामुळे आपण खूप पुढे गेलोय. पण त्याच वेळी आपल्याला काही मौल्यवान काही आपल्या गोष्टी असतात ना. ते आपल्याला मागे पडत चालल्यात असं वाटत नाही का.
हो वाटतय की आपण जास्तीत जास्त मोबाईल वगैरे असले यूज करते ना तंत्रज्ञान पुढं आहे.
हम्म तेच. म्हणजे कस झालंय की पूर्वी आपण म्हणजे सण आपल्या घरात सण म्हणजे कसा असायचो घरबरोच सवा असायचा. परत सगळे नातेवाई का. आपले कचरे यायचे गप्पा रंगायच्या वेगवेगळे खेळ खेळायचो. जे काही आपले पारंपरिक पदार्थ असतात ते आपण सगळे मिळून खात होतो. आणि आनंद तर भरपूर असायचा सगळ्यांमध्ये पण आज कस झाले अनेक ठिकाणी कणी सण म्हणजे फक्त कणी फोटो रीलीलस आणि स्टेटस एवढंच झालंय.
बरोबर बरोबर एक नंबर एकच तसच चालू आहे आता ह्या जगात म्हणजे टेक्नॉलॉजी पुढं आहे ग. त्यामु ते सगळेजण ते तसेच म्हणजे प सण सोडलाय आपला पारंपरिक ण करता करतोय ना आपण कायमचा तो नाहीच आहे आता करतच नाही आहेत. कोण
त्यामु कस होत जे काय आपल्या आध ज हा त्या रीलल्स म जे काही आपल्या अनेक रूढी परंपरा आहेत ते म्हणजे अंध श्रद्धा नाही येत त्या म्हणजे एकेकना वाटतं ना की अंधश्रद्धा आहे सं काही नसते. तसं काही नसते असं म्हणतात पण त्यामागेच जे कारण आहे. म्हणजे आरोग्य म्हन विज्ञान म्हन परत जे काय आपल्या निसर्गाचं रक्षण करणे किंवा जे काही कुटुंब एकत्र ठेवण्याचा विचार होता. त्यामाग आपल्या संस्कृती परंपरा माग पण आज कसं झालंय आपण ते समजून घेतच नाही. सोडूनच देतय आपण
होय होय बरोबर आहे सोडून देतोय त्यामध्ये आणि कस आहे माहित आहे. अ जग पुढेच चाललंय म्हणजे त्याच्या बाबतीत तरी जास्तच आणि ते लहान बाळ म्हणजे आता जी अ पुढची पिढी आहे. त्यांच्याबद्दल त्यांच्या पिढीला पण ते म्हणजे मागच्या वेळेच म्हणजे आधुनिक काळातलं काय परंपरा रूढी हे काय समजून घ्यायला असं बगणारच नाइ मणजे ते ते पाइजे. ते समजून द्यायला पाइजे आत्ताच्या पिडीना.
मणजे कसं झालंय सोशल मीडिया आय कणी ते चुकीच नाइय सोशल मीडिया त्यो खूप उपयोगी आहे आपल्याला पण त्यात जो अतिरेक आपण करतोय ना तेच आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय.
बरोबर बरोबर हेच चालुय जगात आता
सलमेड्याला नाव ठेवून उपयोग नाइ ते आपल्या अतिरेकाला नाव ठेवाय पाहिजे. आपण त्याचा अतिरेक वाप प्र करतय थोडीच तो म्हणतोय की, हा बाबा मला घ्या आणि बसा. सहा सहा तास पाच पाच पाच बसा घेऊन.
हम तेज काय म्हणतय आपण.
हम्म. म ते कसं आज बगायला गेलीस म्हणजे आपल्या घरातच बगायला गेलीस तर कणी, अनेक लोक आपण एकत्र मिळून बसलेलो असतोय. पण एकाच घरात कनाय असून पण, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोय. एकत्र बसतय पण सगळ्यांच्या हातात फोन अस पण, त्यामुळ कस आपल्यात संवाद कमी झालाय, आणि आपल्यातला स्क्रीन टाइम वाढलाय.
व्हय, स्क्रीन टाइम भरपूर.
हम्म, संवाद कमी पण स्क्रीन टाइम जास्त झालाय, दुसरं काही नाही झालेलं.
आणि
आरे वर्क कस आ हे आपल्या आपण आपल्या म्हणजे काय आनंद घेतोय आपल्या घरातला आपण आनंद घ्याय सोडू कनी अलीगडच्या लोकांची वृत्ती कशी झाल्या, आपलं सोडून द्यायच आनंद ते दुसऱ्यांच्या घरात काय चाललय? हम दुसऱ्यांच्या सगळं पाहण्यात व्यस्त झाल्यात. तो काय करायलाय, हा काय करतो ती काय करते?
हम्म.
त्याच्या आनंदाचा भोग घेत नाय.
हम्म.
असं झालय सगळ. आणि कसं खऱ्या नात्यांमदला कनाई, जे काहि वेळ हाय त्यो सगळा वा, वेस्टच चालाय ग कोण एकमेकांच्या नात्यान किंमत पण देत नाई आणि वेळ पण देत नाई, असं झालंय, आणि हे हा आणि सगळ्यांना नात्यांपेक्षा नात्यांपेक्षा त्यांच लाईक्स आणि फॉलोवर्स महत्वा च वाटाल्यात कोणाचे किती लाईक्स हाईत, कोणाचे किती जास्त फॉलोवर्स हाईत, हेच बगतात नाति थोडीच आता बघाय लागल्यात.
नाती कोण बगतच नायेत, आणि जस
म तुला काय महत्वाच वाटतंय यात?
मला मला महत्वाच एक ये, कि आपण आपण स परंपरा, रूढी, संस्कृती आपली जपायला पाहिजे हे पण उपयोग हाय सोड. रीलसो तेन बघणे, हे चांगला उपयोग करून घेणे.
हम्म.
त्यामधून कायतरी, घ्यावं, चांगलं उपयोग करून घ्यावा, वाईट उपयोग नकोये.
कसला आवाज येतोय का गं दुसरा?
मला पण असा आवाज याय लागलाय, हॅलो.
समज न झालय कसला आवाज याय लागलय?
आवाज अश्या, आ - आपटत्याला याय लागलाय काय?
नाही गेला काय वेगळंच असं फोन मध्ये दुसरं काहीतरी ऐकायला येत होत ग.
हा मग ते कोण तर हे झालं असल कनेक्ट.
काय कथे चालू मग आणि कसं लहान मुलांचं पण की नाय अलीकड मैदानी खेळांपेक्षा जास्त मोबाईलवरच जास्त त्यांना आवडायला लागलं. आपल्या काळी बघ म्हणजे माझ्या तरी लहानपणी मी जास्तच आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आजी- आजोबा ऐकवायची गोष्टी म आपण झोपी जायचो. होय ना, त्यात न आपल्याला वेगवेगळे सं कार भेटत होते. आजी - आजोबांच्या म्हणजे गोष्टी सांगण्यातून वेगळे संस्कार भेटायचे, त्यांच्या अनुभव आपल्याला ऐकायला मिळायचे, काहीतरी चांगलं आपण त्यातन शिकवत होतो. पण आता कसं ते सगळं अनुभवांची देवाण घेवाणच कमी होत चालले आणि संस्कार पण कमी होत चालले. लहान मुलांवर त्या फोन मूळ
हम्म.
मग ते माझ्या मते कस आहे, की जी हे काही जे आधुनिक
आता तुला मुलगीच आहे, तू- तू सांग की तुला काय वाटतय आता.
अगं मी कस मुलगीला माझ्या देतच नाही मोबाईल हा प्रकारच देत नाही तिला.
तेच ग, आपण ते कळेलं पाहिजे आपण त्यावरती लक्ष द्यायला पाहिजे.
आम्ही नाही कुठे
हम, फोन द्यायलाच नाही होय खरं चांगल्या उपयोगी नंतर त्यांनी, हा ते वापरत्यात ग.
तिच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेता तुम्ही हवे तर वेगवेगळे तिला गेम शिकवत असतो. ते पण आ आता माझ्या मते कस आधुनिक त्या हे काय आल्या ते पण स्वीकारयला पाहिजे, पण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नाही आपण.
ते विसरायला नसायला पाहिजे.
म्हणजे कसं झालंय तंत्रज्ञान आपल्या हातात पाहिजे. जे काही फोन वगैरे आपल्या हातात पाहिजे, आपण तंत्रज्ञानाच्या हातात नको.
बरोबर की.
हम्म, मग तुला काय वाटतं खरंच आपली प्रगती आ आपण करायलोय काय, का न कळत आपण आपली संस्कृती परंपरा आणि ना त्यांपासून दूर चालोय
मला तर असं वाटतंय खरंच की आपण खूपच दूर झालोय आपल्या संस्कृती परंपरापासून. कारण आपण जास्त तंत्रज्ञान कस जातय ना तसच चाललोय पुढ.
हम्म, आता ते वट पौर्णिमेचं पण बघितलेस सगळेजण आदल्या दिवशी जाऊन, हा रील साठी सगळेजण ल्या दिवशी जाऊन वड पूजून आले. मग ते काही बरोबर आहे का सांग?
नाही -नाही ते बरोबर नाहीच ओ.
रील साठी तुम्ही आदल्या दिवशी जाऊन शूट करून येताय. अरे एक- एक म्हणजे अशी
आगं कपल सुद्धा, नवीन कपल म्हणजे जे मॅरड तिन परंपरा संस्कृती जपत जपायला पाहिजे उलट. ते काय करतात कि, आपली किती? म्हणजे अ कसं माहितीये आता आपली किती अ प्रगती, म्हणजे आपले किती हे झाले असं दाखवतात ग.
आणि एकट्या बघ कामावरून येऊन, रात्री आठ ला त्या वडाला फेरे घालत. तसा तो एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यातून कायतरी घ्यायला पाहिजे, या पिढीनं.
बरोबर हाय की.
हम् बर चालेल. म तुझ्या मत ऐकून मला भारी वाटलं, तुझे मतं कळाले त मला. छान वाटलं ऐकून, चालेल तुला मी करेन उद्या थोड्या वेळाने.
हां चालेल, हां
हम्म.